हॅलो
हॅलो
हा बंडी का?
ह काय कराय लागलायसा?
काय नाही ब आता चहा पाणी घ्यायचं. तुझं झालं?
झाल की. आवरल काय?
काही नाही अजून आता सुरुवात करनार बघ चहा ठेवलाय. चहा घ्यायचा मग झाडू, कपडे वगैरे घडी घालाय हो तुझं आवरलं?
हम्म आवरलयं आता जेवणाला घातले बघ.
हा चहा पाणी झालं म्हणा.
चहा पाणी झाले की. काय सुट्टीला तेन गेला नाहीसा?
काय म्हटली?
सुट्टीला तेन गेला नाहीसा काय म्हणलं?
नाही आले आले जाऊन आले आगं दोन म्हणजे आठ दिवस गेलते गावी.
हा.
हम्म जाऊन आले.
म लवकर आलासा लगेच.
नाही म्हणजे कार्यक्रम होता, आता परत जायच आहे आणि आता बघूया की मग. मग म्हणजे गेलतो सहज दोन चार दिवस पोंरीना सुट्टी सुट्टी होती कंटाळ पण आलता म्हणून.
हा हा.
म आता ह्यांना एक चार दिवस सुट्टी टाकायला सांगितल्याया, मग आणि चार दिवस जायचं.
हा कोणत्या गावाला गेलतासा?
आमच्या इकडच की, आमच्याच गावाला की. म आमच्या गावाकडं बाई आमच्या गावाकड कणी एक मंदिर आहे छान अगं म्हणजे असं, जेव्हा राम
हा तुम्ही स्टेटस लावलेला काय-काय ते.
हा-हा जेव्हा म्हण म्हणजे राम-लक्ष्मीण, सीता वनवास काय गेलते माहित आहे म्हणजे ऐकून तरी माहीत असेलच की आपली देवांची .
हा हा माहीती आहे की.
अं मग तेव्हा राम-लक्ष्मण, सीता म्हणजेच आमच्या गाव काकी राम-लक्ष्मण, सीता जेव्हा हेला गेलते कि वनवासाला गेलते कि तेव्हा जागी-जागी त्यांने थांबलेलेत की म्हणजे असं चौदा वर्षात अख्खं असं तेनी हे फिरून आलतेत ना. हॅलो हा. मग त्यावेळेस आमच्या गावात, आमच्या गावात पण आलेलीत गं.
हा हा हा.
आमच्या गावी जेव्हा आलेलीत ना असं म्हणजे आमचं डोंगरात मंदिर आहे ते अ वरती असं गाव सोडून का नाही आमचा गावाच्यास वरती डोंगरामध्ये ते मंदिर आहे, मंदिर म्हणजे मंदिर पण म्हणता येणार नाही असं तुला. अ म्हणजे असं त्यांनी छत वगैरे काही केलं नाही मंदिरला ओपन मंदिर आहे, ओपन उघड्यावर म्हणजे
हा म्हणजे नुसत कडन भिंती बांधलेली.
चा कटरा आहे छोटा तासा अर्धा आपला आप आपल्या कबरेपर्यंत असेल कटरा.
हा.
हा तो पण आम्ही बांधून म्हणजे लोकानी नंतर बधून घेतला आम्ही म्हणजे लो कानी ज्यावे आमचे आज्जी वगैरे यांचे मिस्टरां ज्योती ना
हा हा.
कानी बांधली होती कटरे वगैरे पूर्ण आमचे म्हणजे बोंगरा मंदिर आहे म तीन अशे म्हणजे शिव पेंडे आहेत, महादेवाच्या पेढ्यात तीन आहेत.
तिथं आहेत काय?
हा तिथं आहे त्यामध्ये एक मोठी पेंडी आहे त्यांना राम म्हणतात.
हा.
त्याच्यानंतर दोन नंबरची जी म्हणजे पेंडी आहे ना त्याच्यापेक्षा थोडीशी किंचित म्हणजे नॉर्मली छोटी आहे. त्यांना लक्ष्मण सॉरी सीता आणि त्याच्यानंतर त्याच्यापे नॉर्मली छोटीय ना त्यांना म्हणजे तीन पेंड्या बनवल्यात त्यांनी. त्यांनी
हा म्हणजे, त्यांनी हि रामलक्ष्मी हिनीच बनवलेली.
य त्यांनी म्हणजे त्यांनी जेव्हा वनवास ला आलते त्यां त्यावेेळेस त्यांनी बनव म्हणजे तिथं थांबलेले त्या जागी थांबलेले मग त्यानी त्यांचे म्हणजे हे सोडून गेलेत तिथं. अं काय म्हणतात त्यांना पाषाण टाईप गधी. हा तस तेनी ते, सोडून गेलेत, मग तीन शिवच्या मुर्त्यायत महादेवाच्या पेंड्या तीन आहेत तिथं. अशा एकसारख्या लागून आहेत. एकामेकाला पहिली दुसऱ्याशी, दुसरी आणि त्यांच्याच समोर बरोबर अगदी, म्हणजे आपल्या हाताच्या साइजचा म्हणजे एकदम एक- दोन नंदि आहे. हा सिंग त्या नंदिच्या शिंगातून असं बघितलं ना की, पिंड दिसतात तुला
हा हा.
आता इतकं छान मंदिर आहे आणि एवढी शांतता कारण जंगला असल्यामुळे वरतीलं.
हा वर गावाच्या बाहेर एकदम शांतता अस.
हा आणि इतकी शांतता म सांगू आणि तिथूनच खाल्ण कुटण तरी त्यांनी म्हणजे ते अजून गावलंच नाही कोणाला. तिथूनं कुठ ना तरी पाणी येते एकदम असं स्वच्छ एकदम फिल्टर असं केल्यासारखं पाणी येते थंडगार.
आपोआप तिथनं म्हणजे कुठतरी असं उगळ असल्यागत.
हा यस उगळ असल्यागत सेम तिथून असं पाणी येतय कुठन तरी काय कर कुठनं येते तेच कळलं नाही असं, म्हणजे गावलंच नाही असं.
हा हा हा म जे
म्हणजे पाणी असं कधी बंदच नसतंय ते. कायम बारा महिने चोवीस तास.
कायम चालूच असतय?
हा कायम स्पीड जास्त नसते पण कमी स्पीड मध्ये असते पण कायम चालू असते ते पाणी.
कधी उन्हाळ्यात, पण नाही बंद होते ते?
नाही हो सांगायलाच झाला कधीच नाही बंद नसतं ते कायम अस त्यातनून पाणी येतच असते. मग त्यात म्हणजे जसं आता आमचे गावाले आहेच का नाही म्हणजे पाया पडायला वगैरे आम्ही जातोयच की मंदिरात तिथ वरती कमल्स वगैरे मग लोकांनी अस, आम्ही पण, कधी गावी गेलो की तेव्हा पाया पडायला गेलो काण तिंथ आम्ही,
हा.
ह मग कि तिथलं तिथ म्हणजे स्थळ आहे ते कळशी वगैरे असं मग वगैरे हाय तिथून पाणी आणायचं मग त्या पेंड्या धुवायचं.
हा म्हणजे पूजा करायसाठी पाणी वापर
हा तेच पाणी वापरतात. आणि आम्हाला आमच्या गावाला प्यायला सुद्धा तेच पाणी
ते तिथलंच पाणी येतय.
हा हा तिथनच पाणी येतय म्हणजे जिथंच आम्ही म्हणजे गाववाल्यानि गावाचे सरपंच लोक वगैरे अस सगळे
हा हा
त्यानी काय केलंय? म्हणजे पाईपलाईन गावात आणल्या त्या पाण्यान रोडवर आणि त्या देवापशी जस चाऱ्या केलेत त्या ह्यालाच पाईपलाईन त्याने केलेत आता आणि ती डायरेक्ट गावात घेतलेत.
हा हा.
हा म आम्ही सगळीजण पाणी पितोय पण तेच
मग त्याच्या पुुढं काय बांधलय की नाही?
बांधलय की असं मोठा का नाही मंदिर तसंच हाय. मंदिर बांधायचं नाही म्हणजे भटजी वगैरे म्हणतात. म्हणजे असं जुनी लोक वगैरे म्हणतात की त्याच्यावर छ म्हणजे असं काय बांधायचं नाही? मंदिर असं बांधायचं नाही ते म काय केलय माहिती हाय लोकांनी आता हवेसीर म्हणजे मध्ये असे मोठे मोठे अ अँगल घालून ग
हा हा.
काही पत्रे घातलेत फक्त जेणेकरून म्हणजे कोण आलं बाहेरचं लोक वगेरे म आता आमच्यासारखी जर पाया वगैरे पडायला गेलीत समज. तर तिथं सावली हा सावली नाही ना तेवढ्या जागेत, कारण देव कायम म्हणजे असं म्हणजे उन्हा तान्हात पावसात असं कायम असतेय ना ते हा म्हणून मग ते छत बांधलय तेनी छत म्हणजे नॉर्मली असं बांधलंय, फक्त असं एकदम तटबंदी असं काय म्हणजे केलं नाही. असं एकदम जाम वगैरे काय कराय नाही. हा आणि एवढी शांतता आहे, म्हणून सांगू म्हणजे समज जरी आपली पिन जरी पडली ना, तरी आवाज येईल तिथे इतकी शांतता
एवढी शांतता हाय मग ते जंगलात असल्यामुळ त्यात तर म तिथं प्राणी वगेरे काय जाईत नाहीत जंगलातलं?
येतात की येतात पण कस टायमात जर आपण गेलो कणी, सकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस कोण जात नाहीत तिथं दिवसभरच म्हणजे दिवस सकाळच्या वेळी जाऊन पाया पडून यायचं, दिवसभर म्हणजे लोक असतात ना येणारी जाणारी
हा हा.
नि तेच्यानंतर संध्याकाळी सहानंतर तिकडच्या साईडला कोण नाही जात नाही.
हम्म बरबर.
छान आहे ग शांत मंदिर आपलं समाधानी, जेव्हा आम्ही जेव्हा जाईल तेव्हा जातोच बाई आम्ही पाया पडायला.
म आणि काय तिथं असं बघण्यासारखं त्या मंदिराच्या शेजारी?
नाही नाही काही नाही सांगाले काय? तुला तिथे येऊन गेलीस कणी त्या जागेवर तिथ तेवढ्या त्या पिंड तयार झालेत. आणि नंदी बाकीच काही नाही मग नंतर गावकऱ्यांनी ते बजवायका म्हणजे व्यक्तीने बघितलं त्याच्यानंतर तिने येऊन ते सगळे स्वच्छ करून तिथली जागा त्यावेळेस कुठलं? म्हणजे वगैरे रोड वगैरे नव्हते गेलेत सोडायला डायरेक्ट तेनीं पण त्या काळात रोड वगैरे नव्हते ना मग त्यांनी सारवून वगैरे बायका म्हणजे जुन्या बायका बुट्टीच शेण वगैरे घेऊन जाऊन सारवून वगैरे घेतय तर करायच्या त्या
हा हा हा
आता वगैर कसं सिमेंट काँक्रीट वगैरे घालून घेतले तिने
हा म्हणजे ते आता त्या नवीन फरश्या स्टाईलच्या असत्यात तसल्या घालून
हा बरं देवापुरत, फरशा घातल्यात आणि आजूबाजूला कोबा केलाय त्याचा
हा
हा म्हणजे चांगलं पण नाही करायचं म्हणून सांगितलं त्यांनी आहे तसेच शक्यतो ठेवायचं
म्हणजे आहे ते जुन्या पद्धतीन
हा ठेवायच नाही मग फक्त आम्ही तटबंदी लावल्या अशी कडेन एक एकदा तर कणी त्या म्हणजे तो कटरा आहे ना त्या अ म कडेचा
हा
त्याच्यावर म्हणजे प्राण्यांची पाय कारण काकाळीला पाणी तेना ग जे पाणी म्हणतय ब आता मी तुला
हा हा
ते पाणी असल्यामुळे ते पाणी प्यायला सुद्धा जा म्हणजे तिथले जनावर वगैरे येतातच की
हा म्हणजे ज त्या ज म्हणजे जंगलातले जनावरतेन तिथं पाणी तेन प्यायला सगळे जातात येत
पाय वगैरे त्या म्हणजे त्या पायऱ्यांवर त्या कोब्यावरती तेन उठलेले असतात व
हा हा हा
हा म्हणजे लोकांनी बघितलेत गावकऱ्यांनी असं म्हणतात. की बाबा संध्याकाळच्या वेळी तिकडे जायचं. नाही कारण कुठला प्राणी कधी येईल काय सांगता येत नाही ना जंगलात.
होय जंगलात असल्यामुळं कोणता पण येऊ शक तो नाही
मग शक्यतो काळजी घेतात मग सकाळ दिवसभर संध्याकाळच पण जात नाही छान आहे कधीतरी आलीच की आमच्या गावी बघित
हा मग ते वास्तुक पण तुमचं ते त्याच मंदिरात होतं काय? परवा गेलतासा ते
नाही नाही तिकड दुसर ते वेगळीकड हे त म्हणजे छोटस होतं ते काय एवढं मोठं नाही
हा हा म ते ते तेज्यात पण असं राम लक्ष्मण सीताची मूर्ती तेन होती ना म्हणून म्हंटलं तिथलंच काय ग ते
नाही नाही रे ओके मग आणि काय म्हणते?
काय नाही बघा निवांत बसलोय.
हा. हे निवांताय त आवर - - ते घरातलं सगळं
हा प सुट्ट्या पडल्या पोरस - - नाही.
होय पडल्या ब.
मग ती राहायला गेलीत का नाहीत?
हो गेल्यात नाही नाही सुट्टीला गेल्यात.
सुटीला गेल्यात होय.
हम बर चाल - - आणि लावते तुला चल बाय.
बरं. बाय.